हा बोल की,
तुमचं जेवण?
जेवण झालय, आता जरा पाट टेकले म्हणजे होय, पोर शाळेला गेलेत.
हम्म हम्म
आता परत आणि दोन मिनिटात उठायचं आणि सगळी कापडे वाऱ्यानं पडल्यात का बघायचं. ती गोळा करायची, काय वल्ल हाय का बघायच, ते फिरवून टाक कायची, हे चालूच होते मग आणि चहा करायचा, परत भांडी मग परत स्वयंपाक, हे काय संपत नाही अन् काय नाही.
संसार असाच आहे, किती केलं तरी कमी.
आता आता वाटायलय, वैतागच आलंय काम करायचं.
या उन्हामुळच असं व्हाय लागलय ओ शरीर असं सुस्त व्हाय लागलय.
हा, पण ते सासवना कोण सांगणार? त्यांना काय वाटतंय, काम नको असतय इथ खरं आपल्या जीवाच काय हाल व्हाव्यात, आपल आपल्याला माहित.
आपल्याला माहिती, होय
केवढ ऊन पडलय बाई मरणाच.
नाहीतर काय, स्लॅपचं आहे तुमचं घर?
नाही पत्र्याचच आहे.
हम्म हम्म
तुमचं?
आमच पण पत्राच आहे, पत्राच आहे आमचं पण सिमेंट पत्र आहे.
हा आमचं पण सिमेंटचच पत्र आहित.
हं हं
हम नमस्ते
तहान एक लागले बघा, फिल्टरचं पाणी एक संपलंय
मग तेच पित्यास?
फिल्टरचच पितोय.
तू आणि बाकीचे सगळेच
सगळेच पेतोय घरातले.
चावीला पाणी येत नाही?
अं आमच्या इथं खारपणी येतय चावीला, कृष्णा नदीच येत नाही.
तेच ते प्यायला भरत नाहीसा?
अं
ते प्यायला वाप
ते प्यायला नाही वापरत, स्वयपाकाला फक्त स्वयंपाकाला फक्त.
मग रोज असं फिल्टरचच पाणी आणताय?
होय, दोन बाटल्या लागतात बघ, आज आणलं की उद्या दोन बाटल्या.
असं कधी पासणं ग, असं कायमच करताय का फक्त पावसाळ्यात उन्हाळ्यात?
नाही नाही कायमच. आम्ही पितच नाही इथ आमच्या इथ कोणच पित नाही शक्यतोच क्वचित एखादी नाहीतर नाही
का बर
ते खारंपण आहे ओ त्या खाऱ्या पाण्याने तहान जात नाही
नदीचं पाणी खारं नसतय नव्ह का आमच्यात नदीचच पाणी येत की मग
नुसता नदीचं येन येत नाही आम्हाला इथ अग्रणी नदी म्हणून आहे तीच येतय मग ते खार पाणी त्याला
हो मग त्याच पाण्याची तुम्ही पाणीपट्टी तेन भरताय
होय
हम्म बर होय मग याला पर्याय काय ते फिल्टरच्या पाण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही
अंहह मग घरात तर फिल्टर बसवायला पाहिजे
असं आहे होय
हम सगळं आमचं पूर्ण अख्खं गाव फिल्टतच पाणी पितय क्वचित एखाद दुसऱ पित नसतील होय मग आम्ही पण मधी पित नव्हतो फक पिल्यासाठी आणत होत फक्त खरं नाही तहान भागत त्यानंतर जस उन्हाळा लागला ना थंडीत काय वाटलं नाही आणि उन्हाळा लागल्यावर ना किती पण पाणी पिलं तरी तहान भागत नाही त्यान
ह, ह, ह
मग फिल्टरच जरा जरी पहीलं तरी तान भागत्या मग फिल्टरच आणायच चालू आमच्या माहेरात दहा पंधरा वर्ष झालं पित्यात फिल्टरच
काय सांगतेस
कृष्णा नदीच असून पण होय फिल्टरचच पित्यात ते
आमच्यावर असं काय पाण्याचा प्रॉब्लेम नाही बाई चावीच पाणी येत रोज येते आणि वारणा नदीच आणि एकदम स्वच्छ पाणी फक्त सोमवारच सुट्टी असत्या पानक्याला सोमवारच पाणी येत नाही एकच दिवस
नाहीतर रोज येतय
होय रोज पाणी असते भरपूर पाणी असते आणि
भारी आहे की म आमच्या माहायरात कृष्णा नदीच येते बघा पंधरा दिवसातनी एकदा पाणी येते ते पण अर्धा तास फक्त
पंधरा दिवसातन एकदा?
हो पंधरा दिवसातन एकदा आणि ज्यांच्यात मोटर आहे त्यांनी फक्त पाणी भराभरा वडत्यात आमच्या गरीबांच्यात काय मोटर नाही काय नाही एक सेंटेक्स भरूस तोवर पाणी जातय
आमच्यात होय मोटर नाही सोड पण आमचं पाणी पुरतेय भरून सगळ खाली जातय
हम हा सकाळी त्या पाण्यात धुनं भांडीतेन आवरत असेल नाही
होय सगळं पाणी सकाळीच आल तर सगळंच आवरून जाते काम पण आवरतय दिवसभर परत मोकळ होते नाही बाहेर कुठ तर जायचं असल तर पाण्याचं टेन्शन राहत नाही
हम आमच्या इथं तसं नाही कवा पण संध्याकाळी आठ, नऊ वाजेपर्यंत येतय आल म्हण
आमच्या इथ असं हाय सकाळच बरोबर सहाला, सहाला म्हणजे पाच सहा ला पण येतेय
हं
आणि फक्त समोवरच येत नाही भरपूर पाणी आहे आणि ते पाणी प्यायर वापरते गोड आच्याकडणे फिल्टर् वग
हम्म ते गो नदींना गोडच पाणे हो छोटी नदी ऐथली आगरमी त्याच्या मुळ ते खार पाणी असं काहीच फायदाय काय माहित आम्हाला खारच पाणी येत बोअरचं म्हणतात ते बोअरचं पाणी काय म्हणतात काय माहि माहत पण नाही ह असं पाणी दोन दोन दिवस ठेवलं ना पाण्याला असं पांढर तवंग घेतो वर अससरफ रप असं पिटाळ पिटाळत पिटाळ पण म्हणायचं असं खरबरीत
बर
आणि घागरी त्याने इतक्या डाग पडत्या खर्चाला सायपाकाल त्यांनी वापरतोय दूध त्याला असं काही फुटत नाही त्यान दु दुधाला तेन वापरतोय फक्त प्यालावापरत नाही
मग डाळ तुमची शिस्ते का ते पाण्यानान
खिस्त्या शिजत्या फक्त पुूरणाची डाळ तेवढा आम्ही गोड पाणी घालतोय लवकर शिजयसाठी शिस आधि दाळ शिष्य त्या
शिस सा उन
शिजत्या कुकरर लावल्यामुळे शिजत्या एक पाच सात शिट्ट्या काढत दोनशिट्ट्या जास्त काढ तरी शिस्त्या आ
आ हा
तेच हो तयना
आमची इथ काय झालीय हम् पाफक्त पावसाळ्यात जरा पा पाऊस एकदम सलग चार पाच दिवस लागतो माहिती काय दरवर्षी
हा
त्यावेळेस जला पाणी येत नाही कारण ते पाण्याचं कक् ते जाठवल म्हणतात बघ ते नदीत आहे ना ते पाणी पावसामुळे बुडते हा त्याच्यामुळे फक्त पावसात ते पण ना सल्लग पाऊस असते त्याच वेळेलार एक तर एक आठ दिवस आम्हाला पाणी बाहेर राग लागत ते फुलचावरच विकतच कॉइन टाकून बाटली आणचे असं तेच नव
हा हा तेच के
तसलच आहे आमच्या इथे पण त तेवा्हाच फघत आणतोय आम्ही
हा हा
नाही तर एरवी सगळं चांगलं पाणी स्वच्छ पाणीच असते आमच्या आणि काय कमी नाही टंचाई वगैरे काय नाही हा बघत शेताला पाणी जरा ते लाईट कपात करतात त्यावेळेला शेतीला पाणी मिळत नाही एवढंच
हम्म शेतीला पण आमच्या इकडे तिच बॉम्ब आहे उस्किमच पाणी ह ते. क दोन महिन्यात. तीन महिन्याचा नंबर येतात पाणीपट्टी तर वर्षाच्या वर्षाला भरून घेतात. खरं तेल पा पाहण्याच टायमिंग तेव न बर तरी बारा बारा वाजता नंबर आला की जाऊन पाजायला होते ते पाठकरी तुमचा आज नंबर आहे आज पाणी वाजून घ्या एका दिवसात असं म्हण रात्र रात्रभर पाणी वाजाव लागते उसाला
असं आहे आमच्यातगाव आता उन्हा्यात जरा प्रॉब्लेम आलाय ना तर एरवी असते
हं, हं.
तेवढं शेताला तेवढं प्रॉब्लेम म्हणजे, उन्हाळ्यात होतय नाही- तस बघायला तर पाण्याचा काय प्रॉब्लेम नाही आमच्या गावाला.
ए ठिकाणी नाही प्रॉब्लेम आहे. हटकतून पाणी ल लांब लांब. लागते आणायला म्हणतात ते बातम्या येतात.
होय होय.
ह.
एकेकेला तर किती दुष्काळ पडलाय.
हा.
आणि अजून पण म्हणतात दुष्काळ हायच.
म्हणत्यात-
काय एकदा आता मधी किती- चार, पाच दिवस झाला पाऊस सलग चालू होता, तस जर पडाय लागला तर आणि पुर पूर पण येण्याची शक्यता असते जास्त.
होय, जास्त पाऊस झाला क को पण येतोय.
हम्म, आता मध्ये पहिला नाही दोन, तीन दिवस झाला सलग कसला पाऊस पडला? आमच्याकड लय पडला मधी, आमच्याकडे पडला एक चार- पाच दिवसांच्या माग बघा, सलग- सलग दोन, तीन दिवस एक तर दिवस रात्रभर असा पडला पाऊस.
आमच्यात तर नाही ह, एकदाच पडला पाऊस त्याच्यावर उनच लागालय. तर जस जरा, जरा, पाणी कमी आलेल.
हम्म.
नाही, सोमवारच तेवढं आलं होतं.
हम्म. हम्.
बाक्या असते, पळायचं पण भरते सगळं खर्चाच्या वढेस.
तासभर असते का?
हम्म, नाही अर्ध पाऊन तास असतय, अर्ध तास असतय एवढंच. हा, तेवढं असतय, तेवढंच भरतंय ग आमचं. आमचं जनावर तर नाहीत, कशाला जास्तच पाणी लागतय. जनावर तेन असल म्हणजे पाणी जास्त लागत.
जनावरांनाच एक सेंटेक्स लागते बघा, आमचे फक्त दोन जनावर तर एक सेंटेक्स लागते त्यांना आणि- आम्हाला खाली दोन सेटेक्स आहेत.
मग तेच की. त्याच्यामुळे मला म्हणजे- अस जनावर असतात जास्त घरात माणस त्यांना जास्त पाणी लागत त्यांना पुरत नसाल पाणी, त्यांना म्हणतात की, कमी पडतय. कमी पडतय, आमची कस छोटी फॅमिली आमच्या पुरत पाणी पुरते जनावर- खाणी दोन, तीन निळ्या रंग असे भरले आहेत. तेवढा आणि प्यायचं भरतेच की मग ते सेंट- तसे छोटेच असते ते वळ, सिम्टेक्स पा पाचशे लिटरच असतय.
हा, सिंटेक्स आमच एक हा आमचं एक पाचशे लिटरच आहे- ते जनावरांना ठेवलेय, हजार लिटरच आणि ती सिमेंटची टाकी असते ना ते खाली वापरायला आहे.
हा, हा, ते मोठा असतय ग सेंटेक्स त्यामुळे वेळ लागतय.
होतेय
हम म्हणजे पाणी पण असत सोडं सगळीकडे उन्हाळ्या तर सगळीकडेच असतण जाणू कुणाला जाणवते कुणाला जाणवते असं होत. तेवढंच.
उन्हाळा काय सगळीकडे आता पडलायच की एकसारखं.
हो बाई कोरडा दुषकाचय म्हण त्याला.
हा तेच की काय तर म्हणतात हो त्याला.
अग याला कोरडा दुसकाळ आणि पावसा पावण्याचा उस्त ते ओला दुष्काळ आहे. ठेव का करत ते?
बरोबर हा.